ह हो हो येते आवाज
झाला का स्वयंपाक
स्कूल आहे नेमकी
हो का हम्म काय करू राईल स्वयंपाक
आतापर्यंत फोनवर बस होते आई आईला काही माहितच नाही पडलं त्याच्यावर ह पॉल आलेले
हा
हे आता मला दिसले मिस्का मगशी केलत तुला कोणत मीथ मामईतूनची इथ होती
हा स
मधुरा म्हणे आता जास्त काही कोणाला हे नका करू म्हणे त्याची लिमिट आहे म्हणे
हा हा
जाऊ म अजून आपल्याला समजत नाही तिथेच मग डोक खाे तो
ह
ह
हम्म
ते सांगितलं म्हणे मी ना अमृतल् सगतला तव मग बलली दय मंतु ती मन ग काबा अमृतला सांगतात आ माला सगत नाही कोणी म्हण तिला सांगातलं म्ह ति न सुनीले सांगातलं म्हणे
हा हम्
बाकीच्या आजं द्यायचं ना ते एकाच सांगितलं मा्मी मामीला द्यायच आलेच नाही म
देखा दखा बमब रेडी बनवान अरे का तई स्वपना तई दोगीच अटकल्या
हो ना
हे आहे का आपले ते सुनीले आलं का मग
नाही ना ती पण अटकलेली आहे हम्म काय म्हणते काय केला मंग त्या स्वयंपाक
फक्ता सकाळच भाजी पोस टाका लागतील
हो का
आ घरषून डबा आनंदला
हा
क भाजी उरते ना एवढ काही खात नाही म ते रेखा त चांगलाचेत बाडबा
हो रेेत ते चांगला करते स्वय नुसत फक्त काय म्हणतात त्याला हम्म आमच्या इथेही न केला आमलेट
हम्
हम्म सगळे जणतेच खाणार ह् मी मी नाही खात ना मी आता दुसरं
पण तू खातच नाही बरोबर आहे
नाही मी नाही खात ना नॉन व्हेज खात नाही मी
भावजी खात
हा आमचे सगळे वैष्णवी हम्म
बस नाहीच काय चालू आहे मग
वैष्णवी का युपीएससीचा अभ्यास करतेय चालू
ह म आपली काय तिचं नाव तसं पोरीच प्रिया हा
पिऊू यती पिऊू मस्त खेळणं आता चाल ना बाई हम
डॉक्टर त पोरगी डॉक्टर
डॉक्टर येन ती प्रिया ती तिकडे खामगावला आहे ती
तेसत म्हण नाही रि काय म्हण
हम् तिचं जमलं तून दाखवलं होत
हा
तिथं जमलं म्हणून तु दाखवला होता नवदेवसा फोटो
होला चांगलंय वले
हम्म तेचा मस्त आहे एकदम एमबीबीएस आहे ना एम डी करणार आता हो पुढच्या वर्षी हो पुढच्या वर्षी हो त्याच्या सोबत
मजुराात झालं कचं
हा मधुराचं झालं त्याच आमचं नाही आमचं पक्कायथ आम्ही उ द उध करतही नाही काहीच नाही ते कसं
बई का किती केलं म
ह आमच्या घरी नाही आमच्या घरी एंट्री नाही काही नाही त्याले
हम होतच पाहिजे ते एवढं नाही आहे तररा लागून
हम आमच्या घरी एंट्री नाहीे आमच्या घरी डायरेक्ट बोलणं झालं पण आता एकदम लग्नाच्या टाइमला
हा म्हणजे चांगला आहे नव्हत याच डॉक्टर ला गेलाय न हे कसं आहे जो काहीच नव्हतो मण त्यांना घर नाही काही नाही फक्त हा लय चांगल हाय शिस्तात करायच काम
घाव ना
त्यांना तेट हो म्हणलं त्याच्या काही एवढी पसंत नव्हती ती
आं
जग एवढी पसंत नव्हती म्हणल ते घरच्या इस्टेट पाहूनच त्यान मी गेलोस पसतीचा मणुस काही करते आता महिनाच यान केलं नाही तर घर केलं चांगलं हे केलं
हो ना
त्या केलं तू चांगल होता ना हिच्यापेक्षा
हो ना
या पोरीला काय हे काय होते पोरवी किती सुट पराय प
होय
ी पहिलेच म्हटल होत आंबला बाई मला या खरंच नाही वाटत काहीतरी इस्टेट पाहिली म्हटलं या ना याकुलती काय भाऊ इंजिनियर आहे बाप नोकरी वगैरे याच्यावरच गेला याला वाटला आम म्हाला भेटते काही
हो ना हम्
वेळ आहे कस
अ पूर्ण खेडे गावात होतो ना म शहरात
घां घर नाही चांगलं डच जाव
हम्म जयन विचार हो ना बोलणं पण उद्धट होतं
हम्म
हम्म
हम्
हे
म स्टेटस बर्थडेस
कोण
स्वप्न तर आहे ना जावय बापू म मग मला प्रवीण म्हणे हे कोणत जावय बा म्ह
हा
त्या म समाजात हेेवते म्ह चर्चा
हो ना
झाल तमछा म
हम्म म्हणजे आम्ही ठेवलंच नाही ना आम्ही ठेवायच काम पडलं तर जवाई म्हणून नाही ठेवत नाही
ह
हम्म कारण ते अभिजित म्हण ते झालं तेव्हा खरं नाही झालं मग काय करायचं म्हणते आई आपली ूथू होते
बरोब ला का
हम्म
माझं कसं झालं ज तोंडावर पडल्यासारखं
हो ना तोंडावर पडल्या सारखं आणि त्या पोरलं ह नाही माहत असते आता समाजाला काही माहत नसते
वा माहित झाल तर तिन स्टेटस ठेवला जाणार माही झा
होलायच नाल म्हे महालक्ष्मीच्या वेळे आलते ते तर समाजाच्या दोन तीन बाया पण होत्या ना
हा
ते धोटकर नव्हती का आली धोटकर आलेली होती एकाला माहित झाल्यावर मग सगळ्यालाच माहित होते ना
आता अशा ना कॅरेक्टरलाच मागते ना का या पोरीच लपड होतं बा त्यांना केलं नाही अशा ना मग र एक लाख
हम्
आपण एकामेकाला गिफ्ट काय दे म्ह साड्या काय या म्ह हे गायदन ते गायदन
आता आमच तसं काही विचारच नाही आहे आमचं अजूनही काही गिफ्ट नाही काही नाही अमृताला माहिती अमृताल बड्डेल बोलावलं होतं ना पिऊ त्या
हा
तेव्हा आले होते ना मग पिवच्या बड्डेला बोलवलं होतं ना आम्ही
हो का
पिवचा बर््डे झाला की त्याच दिवशी चालले गेले रात्री
हम्म
हम्म
र तो रॉक्टर आहेा ते ओरिजनल रॉक्टर हे काय हो कोणत्या डॉक्टर ते सत्तर रुपयाे फी जत हॉस्पिटल मीला पाहिलं ना मी गेलते ना मुंबईला एक नंबर हॉस्पिटल आहे ना किती मोठा आहे ते रेस मोठा आहेेत हम
एक लाख रुपये पेमेंट आहे एक लाख वीस हजार
सकार नागू
सरकारी डॉक्टर आहे ना
हम्म
हम्म
हो हो
काय आता आपण आपल्या नवशी बचा पुढे नाही का
नाही हा आता त्याची ड्युटी कुठाय?
हम्म ते जाऊ देेत काय बोलत आता त्याचही बरच बर आहे. हाय हाय इकडेच आहे, इकडेच आहे. हा हा इकडच आहे. काही नाही मग ह काय म्हणते चिठ्ठे मॅडम?
मॅडमला काय अजून फोन नाही काही नाही खळा देतो म्हणे दिवस राहिली ते मला
बारा जण सांगितला होता मी खळा
कशाच काय ते अमृतालाच धारजीन नाही ती
हा
मग काय फोन करू या की माझ्या लक्षात नाही आणि आता केयच
हो ना
माले का भाऊचे
हो आले जेवण करून राहिलेय
सुणट ग ना
हम्म स्वयंपाक झाला स्वयंपाकला लोकर आज तरी लेट झालंय फोन फोन चालू आहे म्हणून
हो हे मी एक
ह काम चालू आहे.
हो ना हे पण आता मला राजेश्वरीचा आला कॉल
आता मला आता मला आलता राजेश्वरीचा
हा मला आला राजेश्वरीचा हो तिथ मला आलता तुम्हाला मग उचलला नाही. आता हे लागला जायली तस
हो ना
अरेरे करतो म्हणे मग म्हणे मी कार्यक्रमात जा मग तू कार्यक्रमा जा नंतर करतो.
काल राजेश्व मी फिरत साडे दहा वाजता मला कॉल केला मी करतो म्हणे तुम्हाला ऍप ओप पन करून ठेवा आणि जे ओपन करून ठेवाला पोरीचा पत्ता नाही अकरा वाजले तरी पण नाही म्हणे इथे लाईट नाही म्हण आजत
हो ना हम्म
चांगली आहे राजेश्वरी देवी
हो चांगली आहे राजेश्वरी
चांगला चालू आहे अभ्यास
हो चांगली भेटली ती पण स्वभावान चांगली आहे ती पण हम्म
चांगली आहे.
हो सजेल सां तिचा जोडेल जोडा ला ते सर्ळे डुबरे डुबरे झाले हम्म आणि शरीरात सारखेच झालेत ते
कोणी मणून बहीण बस होती सगळे मॅच होऊन राहिले फॅमिलीली जा वातते
हो ना
काय करते
हा पिऊ खेळून राहिली
परर्स झाले आता ते
ती दोन वर्ष चार महिने
हो का काय बरं बोलत नाही का मग काही
बापा सगळं बोलते ना ट्युशनला जाते
ह ना मग दिसत बॅग घेऊन तेेतच म नाही येईल का शाळेत टाकलं काय आहे ना
ह ट्युशन ला जाते ना वन लिहिते टू लिहिते सगळं बोलते, सगळं बोलते
बरं का
हम
काय खाते मग आता का दूधच पिते खाती पिती का काही?
हो ना, जेवण करते ना.